हॅलो हा बोला ना हा आता येतय. माझा येतोय आवाज?
हो हो हो येतय तुमचा काय करताय?
हा बोला काही नाही फिर्या मारत आहे थोडा वेळ झाल जेवण झालं होता आमचा
हो का व
तुमच झाला का जेव नाही नाही खाली आता पाणी झालंय ना बाय वरतीच मारणार होते फेरे आपण आता पूर्ण वर्ष त ओला झाला ना नाही तर वर मस्त मारल्या जातात फेऱ्या हम्म तुम्ही काय करत आहे
हताच जेवण व
तुम्ही काय करत आ
हो बस
हो का आवाज का असा वाटतं त्या तब्येत नाही का सांगली हॅलो
हो नाहीय चांगली आताच दवाखान्यातून जाऊन आली मारामुळे चालूच आहे
ह म आता पाणीग ना का हॅलो
हॅलो
हॅलो
हेडफोन लावलेय का हो तुम्ही
हो
हॅलो हेडफोन मधून आवाज येतो का हॅलो
हो येतय मला आवाज तुम्हाला येत आहे आवाज
हो
हॅलो हा बोला ना त
डॉक्टरनी हेच व्हायरल आहे म्हणा दवाखान्यात म्हणजे सगळे पेशंट
हम.
तेच.
हो या पाण्यामुळे तेच चालेल आता वायरलाच चालेल सध्या.. आज आम्ही खिचडी गेली होती साधी आस वाटत
आम्ही पण खिचडीच केली मला बर नाही तर म्हण तो खिचडीच चांगले
चांग लागलं थथ ह हॅलो आवाज इेत नाही आहे का आवाज स आहे का
राहून राहून आवाज येतोय
नाहीय मी हे बंद पडून
कॉल कॉल राहू द्या चालू कट नका करू कॉल
कॉल नाही कॉल चालूच आहे ब्लुटूथ बंद केले हम्म हम् हे आता व्हायरल आहे ना त्यामुळेच आहे आता मम्मीला पण काल सर्दी झालीच होती ना हम्म सर्दी खोकला आहे वायरल हे पावसामुळे चालू आहे सध्या हम् हो ना हे नेटवर् प्रॉब्लेम प्रॉब्लेम आहे ना इकडे रेंज कमी जास्त करत आहे आता पाण्यामुळे म्हणून तो आवाज असा फिरत आहे न ना
काय मग कशी चालू आहे तयारी
ब हो चांगले ले ते. तुमची कशी चालू आहे तुमचा तर फिरायचा प्लन चालू आहे म्हणते आता तर तब्येत खराब झाली तुमची..
हो. थोडी कॅन्सल करताय ते.
हो ना तिकीट काढून ठेवले असतील ना दादानी..
हो आधीस चालू ठेवलाय आपल्या.. तुम्ही करा बरोबर तयारी..
हो ना ते.. तयारीत चाल तेच म्हणलं तुम्ही काय घेणार आहे काय नाही सोबत.. आता त्या ते गोळ्याचा वेगळाच डब्बा करावा लागत सोबत घ्यायला.. .
हो तेच ना सगळं ताप वगैरे सर्दी.. सगळ्याच्याच गोड्या घ्याव्या लागतात सोबत.
हा.
बॅग भरली की नाही तुम्ही चालू केलं की नाही.. त्यांची तर काय रोजची शॉपिंग चालू आहे..
आमच्या इकडे पण तेच आहे यांची म्हण र शॉपिंग झा रोज बाहेर
हो ना काही ना हेरा आला तेरा आला चलाज हे.
एक एक दिवशी एक एक दिवशी एक एक घेत.
हा ना टिकचट तर एवढा आहे तिथ..
आगलेलाय म..
तू. हो सेल ना हो मी पण बघितलं.. त एक दोन साड्या घे म्हणे तू.. अ टॉप घ.
ग हा म्हणून ते म्हणत होते घे म्हणून हो सगळं मस्त कपाल कपलचे कपडे घेणार आहे स आता म ते स्वस तुम् पाहिला बर कधी
पार्लरमध्येध्ये जायला टाइम आहे मला अजून आता हे पाणी वगैरे थांबलं की जाऊ
हा.
हम् हे पाणी वगैरे थापण कच हो पाणीच चालू ना आज तर दिवसभर चालू होता.. हो माझा विचार होता आज जायचा पण आज दिवसभर पाणीच हो.. तर. हम्म असं वाटते लवकर जाऊन आलं कि मग कसं आपल्याला करता येते पॅकिंग वगैरे.. हो ना सोबतच जाऊ ना.. अजून ते बाकीच सामान पण घ्यायचय ना आपल्याला हो थोडसा. हम्म मी तर म्हणत होते आपण मस्त.
हो बाहेरच आवडतच नाही खाण. कर करू नवा.
हम्मम नाही घराबाहेर.. आवडत नाही खायला म.. आणि आता हे या सीझन मध्ये कस बाहेरच घेत... त्याला चांगलं पण नाही ना..
पणजे बिलकुल आवडत नाही बाहेर..
हम्म हो ना कस बाहेरच खाल्लं तर सर्दी खोकला वगैरे होण्या.. शक्यता आहे ना हो ना माणसं तर खातच नाही बाहेरचे विकी दादा तर कसेच खात नाही समोसा नाही कचोरी नाही
हा
करू
हा त्यांना घरचच पाहिजे तसं पण आपण करू काही ना काही नवीन रेसिपी आलेल्या आहेत ना आता मठरी वगैरे याच्या हम्म ते कसं प्रवासामध्ये न्यायला चांगलाय मठरी म्हणजे याची आपल्या गव्हाच्या पिठाची जसे हे असे ना खारी तसे बनते ना आपलं हे असे ना घर पठ डवाची पिठ असते ना
हा हम
पूर् भ घ त्या जर अस ओवा टाकायचा भिजवताना आणि कडक तेलाच मोहन टाकायचं. गव्हाच्या पिठात
अच्छा
थोडसं मीठ टाकायचं आणि मग जसं आपण खस्त्यासाठी अ मळतो ना तो उंडा तसा मळून घ्यायचा आणि मग त्याच्या चांगल्या पोळ्या लाटेच्या पतल्या पतल्या पतल्या सात जितक्या पतल्या होतील तितक्या पतल्या घायला लागत पोळ आणि एका पोळीवरती म ात तूप लावायच त्याच्यावर दुसरी बोळी ठेवायची मग परत तूप लावायच दुसर पोळी ठेवायची अस करत करत करत जितक्या आपल्या पोळ्या ्यापोळ्या ठेवून द्यायच्या लेअर लावून तुपाची आणि मग त्याला असं पूर्ण गोल करायचं आणि त्या गे छोटे छोटे कट करायचे आपण ज पोळीचे तो ना तसे गोड कट करून घ्यायचे आणि थोडीशी लाटायचे आणि मग तेलामध्ये तळून घ्यायचे ते पूर्ण असे इकडं त क्रिस्पी क्रिस्पी
हो का छान लागल
मैदा हा मस्त लागते चहा सबत आपण गुठे बाहेर वगैरे केलं
हम्म ट्रॅव्हलिंग साठी चांगलं आहे ते कस हे चिप्स वगैरे येणार द मळमळ सुकी
हम्म त्यांना तर मळमळच होते चिप्स वगैरे खाल्ले
ह कसं गव्हाच गव्हाच्या पिठाचे असले तर मग आपलं पोट आपला पण चांगल मैदा खाल् मैदा ल्ला तर ते चांगला नसते ना हम्
राहतो त
हो ना
् हम्म बाकी काय म्हणतात बाकी सगळे हो स
चांगले बाकी सगळे आता टी व्ही पाहतेय तारक मेहताचा एपिसोड हम्म हो ना वातावरणमुळेच होती हा तारक मेहताचा एपिसोड पाहत सर्व नवीन तो बाघा आणि बावररीचा
एक भया भैया काय करताय ते इ
ते पण तो एपिसोडच सगळेजण बघत आहे
हो ते पण अजून अशा नवीन पेक्षा तोजुून एपिसोड आवडतात मला
आता तो बाघाचा तरी छान आहे एपिसोड
वडता दिल आती
हा त्याच्यामध्ये काही ना काहीतरी मस्त स्टोरी आहे हम्म आता तो एक नवीन हे तो बाघाचा तो जसा चालू हेच चांगला
हो ते पो लच लग्न दाखवायला असं थाट
हम्म पोपटला तेज लग्न काही होणार नाही सध्या ग्न काय होणार नाही त्याची बायको आयते अन चाल्ली जाते सोडून हो ते आता होईले आराम राहील त्याचं लग्न त्या एपिसोड मध्ये किती ते चार पाच मुली येऊन गेल्या कैरी कोयल हम्म म्हणजे तेच व्हायला पाहिजे सिरीयल मध्ये ल ग्नं हो चार पाच पेक्षा जास्त झाले असतील दोन तीन त एपिसोड मी पाहिले नाही
त पेक्षा
हम्म मजेते हम्म
नजून म
हो ना अजून कोणाचेच लेकरं नाय त्याच्यामध्ये ना त्या अंजलीला आहे ना बबी ताला आहे फक्त यांनाच आहे
का
हां म्हणजे एपिसोड चांगला खेचला जाते प्रेग्नेंसी चा असला तर हंम्म प्रेग्नेन्सीचा एपिसोड पण चांगलाच लांबल्या जाते न तेंचा हं च
म्म अन ते दया सोडून गे तेव्हा स हे झालंय चाय
ती पण सोडून हो तिच्या प्रेग्नेन्सी मूळ सोडून गे अजून काय आली नाही आता काय माहिती कधी येते चालू होत तेच येणारे म्हणून तारक मेहता मध्ये वापस
तरी मनात हो
होव आता ते काय माहिती ती आता ती एक दुसरी आहे ना म्हणे ती गुजराती मधली गुुजू दया भेन तिला म्हंटलं होता म्हणे काय नाही हेच हा फेऱ्या मारत आहे मी
हो
आता हां फेऱ्या मारणं झालं की मंग करू आराम आता हे थंडीनं कसं पूर्ण फर्शी थंडी झालेली आहे आमची पावसाच्या हेज्याला सारख नुस्त पांघरून घेऊन झोपून राव हम्म म म
होयना तुमच्या हातचा पि खायची आ ऊन राहीली
बापरे हो का या म्हणा न मग त्यांना आपण बनवून मस्त तर केलास न तो मला तर तो डबल चीज वाला डबल लोडेेड वाला आवडते पिझ्झा चीजवाला बोल ना मस्त कॉन्स तो आपला तो आपला बेस राहते न पिज जेला त्याला मधातून कट करायचं त्याच्या मधात पूर्ण चीज टाकायच ते अम् मेऊ आणि श शे शेजवानचट मी ना ते पूर्ण मिक्स करायची ते वेगळ लागते टेस्ट मध्ये मस्त हो तेजी चव वेगळी येते आणि ते मधात लेअर लावायचे त्याची मग त्याच्यावरती पूर्ण आपली जितकं पण चीज आपल्या जवळ आहे मद्रेला अजून क्यूबवाले चीज स्लाईस वाले चीज भरपूर येतात ना चीज मध्ये पण आता आपल्याकडे जे असेल ते पहिले चीज लावून घ्यायचं पूर्ण पहिले